कोण करली चा
हे ग अजून जायचे आवरणार आहे ना मग म्हंटलं तोपर्यंत एक फोण होतोय म्हंटलं मग म्हंटलं कॉल करू ते बरसो रे मेघा मेघा हहहह बरोबर पाण्याला सुट व्हायला नको
हो मग काय कॉलेज मध्ये करणार आहे
हम्म बघू म्हणजे मैत्रिणीच्या घरी बघाय लागलोय ट्राय करायचा आ सोमवारची सुट्टी असत ग तिला ती म्हंटली की हे करूया मग तो फोटव्हिडिओ करणारा तो पण माणूसय ना म्हणजो मुलगा आहे तो पण हाय मग आज तो बोलला की मग आज हाय त्या कारण तो अवेलेबल नसतो एक तर कधी कधी तर त्यामुळे म्हटलं जाऊन करून म मग तिकड जाऊ दे
मग पावसात करणार हाय काय तसच बिना पावसाच भिजूनच येणार य बग
तर आता आता बरसुरे मेकामेका म्हणजे गाणं बघकी
अगं तसं नव्ह ग मग पाऊसच नाहीय ग इथ म्हंटलं
कपडे घेऊन चालतोय आता काय आत्ता पाऊस आता गेलाय नंतर पडतोय पाऊस
हम्म
ह म्ह नंतर पडतोय आता पडतोय मग आता काय
अ चांगलंय भाई अते एक वाजाल्या
ह थंडी काय थंडी तर सुटल्या वारं पण सुटलंय काय नावत झाले काल माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलतो मी जुडिओ ला. आणि ती सांगितलय काय तिला मी अप्पर वगैरे घे म्हणून तरी पण शानी अशीच आल्या आणि थंडीने कुडकुडा लागलेय आणि मला मारून बसल्या. म्हणते मला म्हटलं तिला आग येडे आपपर घ्यायला सांगितले तू का घेत होय अगा ऐकतच नाही. कुणाचच ऐक ऐकत नाही फक्त ती अंजली म्हणून एक पोरगी हाय तिच तेवढंच ऐकत्या.
होय काय?
होय.
अस गैरसमज असेल ग तुझा. एवढं काय ती
नाही अग लही म्हणजे जाता येताना क त्या दोघीच असतात ग सोबत. मग ति तिज लय ऐकत्या मग आमच कशाला ऐकल ग ती?
बर.
तुला सांगितलंय आता की बघू आता काय ऐकता काय नाही ती नाहीतर म अस आमचं ऐकणार नाहीन ती त्यामुळे अस त्या अंजलीला सांगायला पायजे की जरा अस आस सांग म्हणून तिला.
हम्म.
बगू आता तिथं तर आईकत्या
म तीलेच मंड असणार आहे हे कुणाच ऐकत नाही म्हटलं तर.
हो अ ग हायच काय आता बोलायचं शेवटी काय जरी झालं तर मैत्रीण आहे. समजून आपल्यालाच घ्यायला पाहिजे.
म काय नुसतं जुडिओ नुसतं गलं तर काय आणि कुठे गेला नाईसा?
गेलतो मोमोज खायला गेलतो. तिला सांगितलेलं काय आणि की जरा मोमोज मधलच दुसरं काही मागव तर तीन पिझ्झा मागवली पिझ्झा तो आम्हाला चावता चवणा आग खुळे.
काय एवढं हार्ड केलतीत काय?
होय. मग ते कस तर खाल्ल मग आता काय करायचं पैसे तर मात्र आणि त्याच एकशे वीस आम्ही मोमोज घेतल असत तर दहा पिस आलं असत. ग दहा पीस खरंच तर काय लय मोमोज आवडतात आपल्याला
होय.
मग
काय बाई एवढ्या पावसात कसं काय फिरायला जातयसा काय माहित
अग तीच फोन लावली आणि मला म्हटली चल जाऊया कुठ तर बाहेर मग ठीक आहे आपल्या ती जरी आपला ऐकत नसली तरी आपण ऐकतोय ना त्यामुळे मग गेलो मग.
बर.
होय. मैत्रिणीचा हुकुम सर आखो पर असतय आपल्याला.
होय होय.
आणि ती तर खूप खात- मासाठीत्यामुळे त जरी भले ती दुसरीच ऐकत असली तरी ती माझ्यासाठीठी खूप खास आहे त्यामुळे जरा ऐकायला लागतंय होय. होय.
हम्म चांगल आहे चांगलय. ऐकून जरा कान तृप्त झाले आमचे.
होय काय.
होय.
चांगली गोष्ट आहे चल मगेऊन ज. तो फिरायला.
आं.
तुला पण कधीतरी घेऊन जातो म्हण. कुठलं फिरायला कुठे तर आता हम्म. बसकी.
काय जेवलीस का नाहीस काय नाश्ता ते चहा, पाणी.
वरण, भात खाल्लाय बघ आता.
लवकर जेवलीस?
हो होय.
आता तरी सकाळी वुठलेत. ल्या रांग करायच्या आधी उठल्या उठल्यावरतीच मला भुका लागतात जेवण पाहिजेच.
सेम, सेम आहे.
अस अस चालत नाही की पोहे, उपेट खावा आणि पोट भरा नाही ते भरत लागत.
भात आमडीच.
भात, आमटी, चपाती, भाजी दोन्हीतला काहीत पाहिजे.
मला भठी झाली की मी खुश बस बाकी काय नसल तरी चाल. तेव्हा मला.
ते थंडीत मला ते भाताम अस, अस खाऊ वाटत नाही ते असं हात अस करुन. चपाती, भाजीच खाते जास्त करून.
हम्म मस्तच चना आवड. ती आता आमच्या ते म्हणाले काण ती मी अंजेरी म्हणून आहे. तिथ वाज मा ते नाही का सारिका म्हणून आहे ती तुझ्यासारखाच नाव आहे तुझं पण ती सारकी तुला चायनीज खायला म्हणून इकडं तिकडं त्यामुळे तिला बरंच काय काय माहित आहे ना हितल. होय. ती पण कशी तिच्यासोबतच फक्त जाणार तिकड तिकड बाहेर हो बाकी तिला असं कोणासोबत त येणारच नाही त्या आ म्हणजे जर अस हम् अगं खरंच
होघडा आहे बाई पोरींच
काय होते कामता
बोलत नसतील की आता त्या
काय आम्ही बघितलं नाही गता जण एकदा चेक करणार आहे मी तिला
कर कर
तेच की प्रक्रिया म्हणत तुझी माैत्री नाही काय का कोणाशी
नाही नाही नाही नाही मैत्रिणी आशा ठेवत नाही बघ बई मी
होय
तेवढंच तेवढं आणि कसय माहिती काय राहू दे ते
अगा बोल
हाय नाही
मग
नाही आता कॉलेज काय नाही काय जॉब पण काय नाही घरात उटायचं जेवायचं खायचं टी बघायचं आणि परत जोपायचं एवढ सुर एवढच सुर आहे आणि ते मोबाईल बघितले तर मोबाईलवर पण ते मोबाईल बघून बघून रील बघून कंटायला लागल तीच पण काय नीट चांगलं दाखवणार
ग
ते कार्टून पण दाखवतत ते पण काय सगळे जुून एपिसोडच दाखवले ते पण बघू वाट ना
हम्म जरा नवीन काय तर ते ड्रामा वगैरे बघायचा फोंटला मग
ते यम ड्रामा म्हणून एक आलाय मराठी त्याला व यम ड्रामा येतो त्याला काय झालंय पहिला एपिसोड तेवढाच फ्री दाखवतोय जी फाय लाकी िथ सगळं पैसे द्या आणि मग बघा असाय तेे दोनशे चौऱ्यान्नव रुपये नाही नाही नाही दोनशे चौऱ्यान्नव रुपये भरायचे तु्हा जेवढं बघाचंय तेवंघायचं सात दिवस सात काय एक महि्याच
अगं बाई काय परवडत
मग आता ते युट्यूब ला कधी येतं तेचीीच वाटा बघाली
हो आता तेच कराय पाहिजे मग
बाय म आता एकतरी आवडल्या सिरीज ते पण असं का झालं त
म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी कधी मिळतच नसत्यात ग.
असू दे सोड आणि परत ते पिच्चर वगैरा आता बघायचं नवीन आलेले त्यातलं आता एक बघितलय परवा एक ब पिक्चर बोघण आलेसाड ग्बाडकंड पिक्चर थिएटरला जाऊन आणि आता तो तुंबाडची मंजूर ला नाही वाटतो फोन ला
हा हा हम् चांगलं आहेत पिक्चर
हम्म जरा अस त्यात सही आहे ना ग सहिता म्हणकर मला आवडत
हो काय
व मून मला तो पिक्चर बघायचा होता
चलाय आमच्या इ तर का नाही डांब बसायला आलात काय आमच्या घराच्या बाहेर डांब वाकडा आहे ग अस चा तर तो बसवायला आलात आमच्याइथ.
हम्म खा य म्हणजे ते लायटिंगचं काय?
हा
आमच्या इथे तर परवा आमच्या इथं तर डांब बसवल्यात. सगळं हाय चांगलं परवा ते अ कबूतरण कायतरी केलं वाटतं ते लाईट फुटलं ते डांबाचे तर डांबावरच लाईटच लागत नाय.
तेच की हैनी फक्त वोटिंग साठी तेवढं झटत
पलं तर नाही कोण तुम्ही म्हणताय ती
हम्म
हाय नव्हच.
मग अजून काय म्हणतीसं.
कंटाळा एक आलाय घरात बसून बसून.
जायचं का मग त्या ती मैत्रीण आहे ना तुझी कोणतरी तिला घेऊन जायचं मग
कोणं माझी मैत्रीण
तूच बोललीस ना अंजली म्हणजे काय तरी असं
नाही माझी काही ती मैत्रीण नाय अग ती
बरं बरं मला वाटल मैत्रीण हाय.
नाय नाय नाय नाय. माझी एक मैत्रीण हाय तिज्या बरोबर चार पाच दिवस झाल फिरायला लागलोय आत आ सलगच फिरालोय एक आठवडा झाल आमच्या सिनियरांनी मेसेस टाकलेलेत. आमा मला की काही शेर रोज फिरायलायसा म्हणून
अ अ तेच म्हंटलं काय नाई तिला काय घरात काम नसत्यात ना नाही येते आमच्या घरात
हो ठीक आहे दहा मिनिट झाले आणि ठेवू काय.